हॅलो.
काय करती.
जेवन करु राहिले.
इतक्या लेट.
हंम्म. काय म्हणती?
काय नाही म्हटलं, काय चाललंय काय नाही, पाणी पाऊस कस काय आहे.
ह. चांगलंय ना हम्म. ज बोकडयांना गिऱ्हाईक आलं वाटत. बोकड्याला गिऱ्हाईक आलं.
हम्म. हम्. डेंटा चालू आहे ना?
ह चालूये ना.
किती निघत्या ग?
कालची ती चौ किती होत्या?
का?
काल तीन चार वाटे होते.
हम् हां.. मला वाटलं चौतीस कसे काय.
नाही नाही.
हम्म.
काय चाललंय.
काय नाही. टोमॅटो लावले आज. अं?
आहे.
हम्म हम्म.
मंजस सात आठ हजारला देईल तर टाकू का
हा हा बरं, आहे मग काय.
तस सांगितली होती, बारा हजार रुपये दहा हजार रुपये किंमत. पण मंग. तो नाही म्हंटला वाटतं, तो मग चारला द्या मग नाही म्हटली माणसं द्यायला.
हम्म हम्म.
त्याच्यामुळं
हे का रडत आहे.
ती येडं हाय रडतच रहाते नुसतं. रडतीच गं.
काय करू रायली, ती खेळु रायली का.
हम्म.
हम्म.
खेडी खेळती.
म्हणे,
खेळ ना, म्हण माऊ ये.
ये मणीमाऊ, ‌काय करती तू बाळा?
तू काय करतं होते आज? काय करते ती आज?
मी काय नाही अगं, टोमैटो लावती मणी. नको येऊ म्हणलं नाही मला, यायचं मी बळ बळ गेली त्यांच्या मागं.
हम्.
अगं इतकं घरात बसून, बसून इतकं कंटाळा आला ना. करमतही नाही आणि काहीच नाही. म्हणल मला येतच आज.
हम्म.
ते येतच नव्हती मी बळं बळं केेली. गेले पुढं फोन करून परत बोलवून घेतलं म्हणलं मला घ्यायला या.
ह मग.
आ?
मग.
आज खूप लवकर आवरून ठेवलं होतं.
काय.
मग आठ साडेआठ वाजता गेलो, तिडं गेलो होत पकी परजाईल.
हा ना.
टामबाट लावायला.
हा हा. आणि तू का बर एवढं लवकर आवरलं तू?
मला जायचं होत वावर पाहिला ना.
हम्म.
च्या अगं जवळ.
कुठय?
या दाळिंबे ना दाळिंबाचे थोडं अन तूर असत्याना किडून वळाले किडून त्या अन डाळीबी ते. नाही का त्याचे त्या अंगाचे वाव राग
हां का.
त्या दिवशी लावेल तिथं लय लय भारी झाली तांबटी पाऊस व्हता ना.
हा हा हा.
हम्म.
त्याच्यात लक्षही द्यायच सारखं त्याच्यावर. लक्ष असलं म्हणजे माल चांगलं होतो ओ, ड्रिचिंग किती झाली?
हं एकच झाली.
काय दिलं ट्रेचिंग मध्ये?
ट्रेचिंगमध्ये काय माहिती आगं मी पाहिलेही नाही. मी झोपेलच होत तड ते गेली बीन अन करून मिळाले.
हां का.
ते पोरं अगं ही इलं लय पक्के पोरं लगेच येत आहे पळत पळत. आता म्हणतंय चाललंय याला ड्रेचिंग करून घेऊ, चाल ना त्या त्याला ड्रेचिंग करून घेऊन. हा लय अगं ही चांगलं म्हणत्यात का बघा ते, ते म्हणताय माझी टोळी म्हणते.
हा ना?
हम्म बरं आहे मग काय.
हम्म. हे बघ काल अ इतक्याच मिरचायचे दहा ट्रे लावून आले. आन उद्या तांबाट्याही लावून आले, दोनही बिगल थोडं कमी. आणि आज मी गेले ना तर तार धराईल व्हती त्याच्या तई बी पोरं चौग चौग लावायला. इतकं टाकून द्यायचे गाबा गाबा गावांनी इतक्यात लावून झाल्या आलोय बी. नंतर दोन ट्रे आणले, तीन गल्ल्या राहिले हुत्या म्हणा आता मी वहिनीला नेऊन सोडीतो. तुम्ही एवढं लावून घ्या, त्यांनी लावून दिल्या.
हा ना.
हां.
आणि मिरची कोणती लावली?
काय माहितीय आग मी विचारली
हां का हम्म.
ते ते म्हणते ती ज्वालाची मग कोणती काय माहिती. ती तळायची बहुतेक.
हा ना?
हं हं.
डाळिंबाला फळ आलं का नाही?
हा येले ना.
येईले का मग डाळींबा येतील बा आम्हाला. डाळींब येतील म्हंटला आम्हाला.
हां येतील ना.
हम्म भिंडीवाले कुठपर्यंत गेले?
दिंडी वारी काय माहिती आग फोन केला तेनी.
हा मा
आज पण वावरत गेले मोकळं मोकळं वाटायला लागले, मला निसत अगो घरातीलच निसता तू शांत शांत कोणी बुलायला जोडीने.
हां.
बाहेर गेलं महे थोडसं हे होतंय ना.
हा.
पमखता येते काय दिसतो घरात नागो नुसतं घर राती हुनकन नद्या नुस्तं झोपा का व्हायचं काम झालं होतं.
ह आम्हाला काम येत आम्हाला कंटाळा येत तुम्हाला कामये आम्हाला काम आहेत आम्हाला कंटाळा येते. तुम्हाला कामा येत तुम्हाला. असं म्हणत्या ना.
अग मझले का आला तर मी बोळ बोळ आज मग लागून गेले ते
ह बरं नीलम
मण ये लग्नघ किती म्हणले म्हणते काम करायला घ्यायचं अस म्हणलं तुमच्या दोन मैत्रिणी आहेत तर लाईल म्हणलं चला
हा. बरं हा हा लावल्या का नाही? मग काही.
मग लावले ना पाच सा साऱ्या लावले मी.
हम् हम
पाच काही नाही एवढ तीन -तीन का चारच लावले. एवढ्या एवढच होत सारखे माग पाहायची त्यांना वाटते. तेला मी आणलं कामाला सारखे माग पहायची
म म
नाहीच म्हणत न्यायला.
हम्म.
मी आज पक्क लवकर आवरून नागूळ पांगूळ करून आणलं त्या सासरे म्हणतायत तोपर्यंत आलं काय आता काम?
हा ह कधी?
तिकडून आलं म्हण कुलूप लावून कुठं गेली ती? म्हटलं गेले ते वर तांबाट ऐकून ता पर चाल काय का म्हटलं नाही हो, ते नेतच नव्हते पण मीच गेले म्हटलं.
हा मग.
मग ते बरोबर आहे, जा मग रोज जात जा म्हणलं, रोज जात जा.
मंग.
काय म्हणाले बसली गप्प आणि काय.
हा हा.
हम्म.
होस आहे काय नाहीस
हा.
हाऊसन काय मंग. आता संध्याकाळी तुला सोडवायला जाणार आहे का?
नाही हे येणार रे.
हा ना मग तेच ना.
हम्म.
साहेब तो करू राहिला असेल ना
हा असलं. पग विपक करून जाईल म्हणलं उद्याच थोडा जास्तच करून जाईल. उद्या सकाळचं तर थोडा जास्तच करून जाईल मग संध्याकाळीला माईला द्यायला.
हा ते काय सुळा खाते का मग?
तेच म्हणा उद्याला सकाळच ल थोडं जास्त करून ठेव म्हणाव. पप्पा हाय म्हनूना.
हा मग काय करायचं सांगू का?
हम्
आता गेली का आता त्यांच्या यकट्या पुरता करायचा. हम् कोणा पुरता यांच्या पुरता.
हम्.
आणि अ हो कस त्यांना जेवून पाठवायचं आणि पोळ्या बांधून द्यायच्या.
तिकडून ये न करून ठूते ना मी तिकडून बांधून द्यायच्या एवढ्या
हा ते म्हणला काय?
मग
अन मंग उद्या दुपारून लागणार आय ना मग तू आजच जाणार आए का?
हा.
उद्या जाते जा ना आता जा.
म्हटले तिन उद्या?
हा
नाई म्हणा आजच नेऊन घालतो म्हणा उद्याला नाई म्हण.
हा का.
हो त्याला मुशय
येणार कधी?
हम्म?
येणार कधी?
परवाला संध्याकाळ.
हा का?
हम्म.
मग
मग काय?
माला त टास्कच येती नाई ग या व्याप वर.
आता बंद करेल येतील येतील उद्या येईल पा उद्या
हम् हम.
नाई नाई. ते बादामत्या तिच्यासाठी तिची तब्येत सुधरायसाठी आहे ना. दररोज देते सात. काय थोडं थोडं थोडं थोडं
हमं.
बादाम
हम हम.
दररोज सकाई थोडं थोडं दिलं त मग. का त्याचा आंबल घेतो लगेच उगाळ लगेच खात तोंड हे कर
मग?
त्याला तिला काय त्याचा आंबलाच येतोय. मग दररोज देती ना.
हम्म. ऐक ना
आं?
ऐक ना,
चालल चाल मग.
हा.